हॅलो. हॅलो. हम्म, काल काय गुरुपौर्णिमेचं?
गुरुपौर्णिमेचं गेलो कि, मंदिरात जाऊन आलो. घरचं. हा स्वामींच्या मंदिरात जाऊन आलो. इथं जवळच मंदिर आमच्या इथं.
हा.
होय. घरी देवाचं झालं, वाचन वगैरे असतं रोजच.
होय, स्वामीचं रोज वाजता का तुम्ही?
हो, साराअमृत वाचते रोज, अ सिद्ध मंत्र सिद्ध मंगल रोज ते वाजते, कालभैरव वाचते वगैरे ते.
हो, भरपूर करतायं तुम्ही.
आमच्यात स्वामींची भक्ती करतात. सगळेजण करतात घरात.
होय नाही, आज गुरुवारचं काय करत मग?
गुरुवारी आता, आज अभिषेक करायचा स्वामींना मंदिरात आपल्या घरच्या. अ उमरा हळदीला सारवायचा, आणि स्वामींच्या फोटोला दर आठ दिवसानी, दर गुरुवारी मी मग अ हे करते, म्हणजे हार वगैरे तर रोजच असतो पण मग दर गुरुवारी त्यांना हळदीनं वगैरे लेपन करायचं, त्यांच्या फोटोला, आणि हा, आणि घरात स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करायचा आणि आपली नेहमीची देवपूजा होते, आणि म चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय वाचते गुरुचरीत्राचा.
होय का?
हा.
बापरे ते उमऱ्याच ते लेपन करताना ते तुम्हाला कूणी सांगितलं ओ?
स्वामींच्या येच्याताच सांगितलेलंय आम्ही स्वामींची बैठकी पण करतो ना सत्संग होतात त्यांचे, आणि केंद्रात जातो ना केंद्रात पण सांगतात. दर अमावसा्याला आणि गुरुवारी अमावसा पौर्णिमा आणि गुरुवारी करायचं.
होय काय?
ह मी दर गुरुवारीच करते अमावस्या पौर्णिमा माझ्या लक्षात पण राहत नाहीत. अ कधी आल्या कधी गेल्या समजत नाहीत. हा ह लक्षात नाही राहत एवढं तर मग गुरुवारच आपलं करते दर गुरुवारी अ थोडी हळद, गोमूत्र अ अष्टीगंध आणि लिंबू घ्यायच त्याच्यात असेल तर नसेल तर ठीक ये मग त्याच पहीला उमरा साफ सुतरा धुवायचा, पुसायचा
आणि मग त्याच्यावर ते लेपन करायचं आणि मग एका साईडला स्वस्तिक काढायचं. आणि पूजा करायची उमबऱ्याची दर गुरुवारी.
होय मग ते पुसून नंतर दुसऱ्या दिवशी घ्यायचं का मग ते हळदीचं?
नाही ते आठ दिवस तसच राहील ना आपल्या हेला ते कसं आपल्या
हम.
कुठली वाईट पाय पायाने कुणाच्या येऊ नये किंवा नजर बाधा हा त्याच्यासाठी ये ते आठ दिवसांनी परत हा आठ दिवसांनी मग ते परत धुवायचं, पुसायचं आणि दर गुरवारी म मी करते ते पण.
होय नाही मला वाटलं गुरुवारी केले की शुक्रवारी ते पुसून घ्यायचं
नाही नाही तसच ठेवायच आठ दिवस ते आणि मग ते छान दिसतानी म
दिसायला पण हो मी खूप जणांच बघितलंय ते पण मला तेच माहित नव्हत की हे कोणी सांगितले म्हणजे कोण असं कर? तात वगैरे ते साऊथ कड जात केरळच्या मध्ये पण तिकड पण अस करतात मी पाहिलंय हा म म्हनलं मग तिकडचं इकडं काय आलंय काय म्हणलं
हो नाही ते स्वामींच्या ह्याच्यामध्ये सांगतात अ आम्हाला केंद्रामध्ये कि करायचं तसं. त्याच्याने आपल्या घरात कुठली वाईट हे होत नाही शक्ती येत आणि तसही स्वामी घरात असल्यावर कुठल्या वाईट शक्तीला थाराच नसतो. तरी कोणाच्या पायांनी म्हणा किंवा कोणाची नजर म्हणा आपण, सहज एखाद्याला घरी बोलवतो. पण त्यांची नजर कशी आहे काय? ते त्याच्यासाठी ते करायचं
मग तुम्ही ते स्वामींच्या ह्याला जाता म्हणता मग स्वामींचं ए का ते रामदास स्वामींचं. ते सांगतात बघ ते काय असतं ते.
ते बैठक ती समा्यांची बैठक समर्थांची बैठक. हा आणि हे स्वामी समर्थांचं वेगळ म्हणजे रूप तिच फक्त.
हा....
म्हणजे त्यांची रूप वेगळी वेगळी आता समजा दत्त महाराजांचा चवकार स्वामी समर्थ. त्यांचा चवकार श्रीपाद श्री वल्लम त्यांचा चवकार. सरस्वती मग ते वेगवेगळ्या बैठकी असतात वेगवेगळी लोक म्हणजे. त्या बैठकीत त्यांचं चरित्र सांगतात किंवा त्यांनी जी शिकवण दिली लोकांना ते सांगतात श्रीपादाच.
ते बैठकीत वगैरे ते कुंकू वगैरे पण असत काहीतरी देतात ते काहीतरी अस. असत ना स्मरण का ते.
हा त्याला स्मरण म्हणतात. मी नाही माझी आई जाते सासू जाते आमच्या घरातले सगळे जातात. मला पण खूप फोर्स केलता त्यांनी त्यावेळेस की तू पण जा तू. पण जा पण तेव्हा पोरं लहान होती. आणि तीन तास एक एका जागेवर बसून बैठक करायची असते ती. अ तीन तासाच स्मरण. जवळ असत ते तर मला एक. तर बैठक जवळ नव्हती भेटत कारण इथ जवळ आमच्या बैठक नव्हती. खूप लांब जावं लागायचं आणि पोरं लहान असल्यामुळे मला ते जमलंच नाही आणि त्याच्यानंतर. स्वामींच एकदा ते म्हणजे भक्तीच लागलं तर ते लागलंच मग. ते मी ती बैठक नाही केली कधी मी स्वामींचच करते.
तुम्हाला कुणी असं सांगितलं स्वामी समर्थनच कुणाकडनं तुमचं झालं.
मला आहे ना ऍक्च्युली मी आधी भाड्यान राहायची का ह्याच एरियात. भाड्यानं राहायची तर, तिथ घराच्या शेजारी स्वामींचं मंदिर होत. आणि बरीच लोक जायची बाया जायच्या. पण मी कधीच गेले नाही मला, कधी वाटलंच नाही की मी जाव आणि मी म्हणायचे हा माणूस कोण आहे. मला नाही माहिती म्हणजे मी ओळखत नाही मला ह्याचं काहीच माहित नाही. तो हा कुठला देव आहे कुणाचा अवतार आहे मला काहीच माहिती नव्हतं. मला कितीतरी वेळा बायका म्हणायच्या चालताय का स्वामींच्या मंदिरात मी म्हणायचे नाही मला नाही यायचं. मी वैभलक्ष्मीच खूप करायचे तेव्हा म्हणजे वैभलक्ष्मीची शुक्रवारची पूजा मी अगदी. मला कळत नाही तेव्हापासून करते आई करायची म्हणून म्हणजे ते आम्हाला पण.
हो बरोबर आहे की हा...
हो... आणि मी कधीच नाही स्वामीचं ना मला आणि दत्त महाराजांचं म्हणालं आता दत्त महाराजांची. श्रद्धा होती कारण आमच्या पप्पांनी पहिल्यापासून वाऱ्या केलेल्या आहेत नारायणपूर.
तर मग आम्हाला दत्त महाराजांच होत. हा नारायणपूरच्या. गुरुवारी करायचे पौर्णिमा करायचे, पण स्वामींच काहीच माहिती नव्हतं की. काय हाय कुणाचा अवतार आहे. त्यांची शिकवण काय काय असतं काहीच माहित नव्हत. त्यामुळे मी कधी मंदिरात गेलीच नाही हा आणि भजन वगैरे व्हायची. ती गुरवारी बायका सगळ्या थवा थवा च्या जायच्या पण मी नाही कधी गेली. त्याच्यानंतर आम्ही, अ स्वतःच घर घेतलं फ्लॅट तिथून थोडसा लांब अंतरा वर घेतला. ते एरिया सोडून दुसऱ्या एरिया आणि - काय झालं. फेसबुक ला मला ना ते स्वामीं चे खूप ग्रुप आहेत ना, फेसबुक ला बऱ्याच जणांचे. तर कोणी कोणी मला म्हणजे अ नाही का असं पोस्ट यायचे समोर अ श्री स्वामी समर्थ लिहा तरी मी कधी लिहायचे नाही म्हणजे
तुम्हाला हा लाभ होईल तो लाभ होईल की पुढं एक वीस जणांना पाठवा असं यायचं ना ते हा.
मग त्याच्या न
आमच्या घरातलच एक माणूस हाय वयस्कर आहे माझ्या वडलांच्या वयाचा आहे चुलताच लागतो मला तर मग त्यांनी मला त्या एका ग्रुपमध्ये ॲड केलं आणि तिथं त्या ग्रुपमध्ये रोज गोष्ट यायची की स्वामी समर्थाचं स्मरण करा नाम स्मरण करा लिहा तर मी आधी कधी नाही कधी कधी एकदा लिहायचेकधी कधी दोनदा लिहायचे सोडून द्यायचे पोस्ट इग्नोर करायचे.
पण माहिती नाही त्या एवढया पोस्ट म्हणजे एक दोन वेळा लिहिले की आपल्याला बघा त्या रिले तरच पोस्ट येतात.
हा हा बरोबर आहे.
हा मग मला त्या इतक्या पोस्ट यायला लागल्या आणि मला इतक वेड लागलं की मी कधी कधी अ वीस वेळा, चाळीस वेळा, तेवीस वेळा असं लिह- लिहायचे म्हणजे माझा हातच नाही थांबायचा. लिहायचे मी लिहिता लिहिता लिहिता मग मला इतक त्याज वेड लागला आणि त्याच्यानंतर एक दिवस असं आल की जायच मंदिर आणि त्याच्या बघा की माहिती पण अस स्वामीच चरित्र किंवा त्यांच्या कहाण्या स्टोऱ्या मग त्या कधी कधी वाचनात यायला लागल्या.
हम
असं करता करता मग मी माझ्या मैत्रिणीला एक दिवस म्हणलं की माझ्या सोबत यायल का तुम्ही दर गुरुवारी आपण स्वामीं च्या मंदिरात जायचं का तर त्या म्हणाल्या तर तुम्ही होता तुम्हाला कधी चला म्हणलं तर कधी येत नाही तुम्ही आला नाही आणि आता तिथून म्हणल मला माहिती नाही मला यावेस वाटतंय तर म्हणे
हम्म.
जातं जाऊ आपण मग तेव्हा पासून म्हणजे आता सात सात वर्ष तर झाली, सात सात आठ वर्ष झाली. मला म्हणजे इतकं स्वामीं च अ जे झालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या त्यांची मर्जी शिवाय आपण काहीच करू शकत नाही.
तेवढ मात्र आता तुमची श्रद्धा बसली ना आणि तुम्हाला ते समज समजला ना आता त्याच काय आहे ते महत्व.
समजल आणि त्याचींच इच्छा कीती म्हणजे आ कुठल्या माणसाला कधी बोलवायचं आपल्या जवळ असं
तुमच्या जो पर्यत नशिबात नाही तो पर्यत तुम्ही नाही जाणार तिथं.
नाही नाही जाऊ शकत आणि इतकं म्हणजे मला दर गुरुवारी चैन पडत नाही आता. मग केल्याशिवाय आणि घरात अ म्हणजे मंदिरातली तर पूजा मला करायचीच करायचे असते मी ते पिरीयडस चे चार दिवस कसे कसे काढते. माझं मला माहिती. अ तरी त्यात न पण म्हणजे त्यांनी आम्हाला केंद्रात हे पण सांगितलंय. कि शिवता शिवती च स्वामीं ना काही नाही म्हणजे जे पाळतात ना लोकं. त बाकीच्या देवांना कडक पाळतात लागतं पण ह्यांना नाही आणि पहिल्यापासून मला आहे ना पिरियड्स च चार दिवस पाळावे किंवा का पाळावे काय असत आपण जर
हम्.
जर स्वच्छता पाळली तर आपल्याला पाळायची काय गरज आहे आणि पहिली लोक का पाळायचे कारण ते चार दिवसात बायकांना थोडा आराम मिळायचा. पण आता आपण कायम महिना, महिना आरामच करतोय तर मग आपल्याला काय पाळायचं असं होत. मग मी त्या चार दिवसात पाळते. अ पोरींना करायला लावते सेवा पण मग मला नाही पटत त्यांची सेवा मला माझंच
तूम्ही ते मला एकदा सांगितलं तसं हा सवय लागली ना तुमचं एकदम मनापासूनच चाललंय ना ते.
हो. हो आणि मला तसा अनुभूती पण त्यांचा खूप म्हणजे खूप आलाय. अ छोट्या, छोट्या, छोट्या गोष्टींमध्ये एवढं त्यांनी म्हणजे दाखवलंय ना की काय बोलूच नका. मी सारामृत आणलं कसं माहित आहे का? ते मंदिरात गेली ना सॉरी मंदिरात नाही. मंदिरातच जात होते मी तेव्हा नवीन नवीनच जायला लागलेले काहीतरी वाचावं त्यांचं. पण काय वाचायचं मला नाही माहिती की त्यांचं काय वाचायचं असतं. किंवा त्यांचे ग्रंथ कुठे ले तर मी मंदिर दुकानात गेली सहज आणि बघितलं तिथं तर बरेच स्वामींचे ग्रंथ होते. स्वामींच्या लीला, सारा अमृत. अ गुरुचरित्र भरपूर होते तर
हम्म.
पाटात ठेवून दिलं ठेवलं ठेवलं बरे दिवसत का कधी खोललं नाही वाचलं पण आहे. आणि त्याच्यानंतर मला अ एक, दोन, चार दिवसातच आहे ना सारामृत आणि किती तो पॉवरफुल ग्रंथ आहे‌. ते मला फेसबुकलाच समजला एका पोस्टमध्ये.
होय.
मम्मी पुस्तक बाहेर काढलं आणि मग नित्यसेवेमध्ये त्याच वाचन करावला लागली. तर मग वाचन करता, करता त्यांच्या लिला समजल्या आणि गुरुचरित्राला किती महत्त्व आहे, वगैरे समजलं.
हम्म.
म्हणजे मला जो प्रश्न पडला ना. तो कुणाच्या ना कुणाच्या तोंड त्यांनी लगेचच त्याच उत्तर दिल प्रत्येक हा प्रत्येक प्रश्नाच मला जी नड येईल नि आतापर्यंत म्हणजे मला त्यांची सेवा कशी करायची हे सुद्धा माहित नव्हतं पण त्यांनी मला प्रत्येक हेच उत्तर दिलं‌. कसं करायचं, काय करायचं हो सगळं. मला त्याच विशेष वाटत की आपल्याला ते ना एकदा आत घेतलं ना त्यांच्या ह्याच्यामध्ये तर ते एकट्याला नाही सोडत म्हणजे ते करूनच घेतात आपल्या कडन.
खरंच आहे. फक्त तुमचं ते वेळ यायला पाहिजे.
अ वाचलं. वेळ यायला पाहिजे आणि अ म्हणजे येतीस ती एक ना एक दिवस.
माझ भरपूर वेळा झाला एक पाच पाच पाच सहा पारायण झाली माझी
होय का किती आठ दिवसाच करता का
सात दिवसांच पारायण असत
चार दिवसात होत तुमच
सात, सात
सात दिवस
सात दिवसांच
हम्म हम्म
हो
मग घरातच करता का मंदिरात जाऊन पारायण करता
ते पहाटे तीन ला उठून